हॅलो येतोय आवाज.
नाही थांब आवाज हा आता येत हॅलो.
येतोय ना आवाज.
हो हो अगं मी दोनदा कॉल उचलत होती तुझा उचलल्याच नाही चालला
अच्छा
आणि आता केला तर ॲटोमॅटिकच ते उचललं तर ॲटोमॅटिकच कटला
अच्छा हा काय करताय
चहा
अच्छा
तू काय करत आहे
काही नाही असंच झोपलं आहे
हो का? चहा वगैरे झाला.
नाही.
हम् पाऊसा आला का तिकडे?
हो असं काळोखलंय मागाशी पळव होता.
इकडे नाही न का काहीच नाही पाऊस.
वापर कधी येणार तुमच्या इकडे पाऊस?
काय सांगा ग मघाशी आभाळ एवढा आला की आता असं वाटल की आता खूप पाऊस येणार आहे. आभाळा आहे सकाळ पासून पण काहीच पाऊस नाही काहीच नाही.
अच्छा.
हम्म वाट बघत आ ग पावसाची.
हा तुम्ही असं पिक्चर वगैरे बघता की नाही?
पिक्चर बघते मी मनात आला तर
आ असं कोणता आवडतं तुम्हाला म्हणजे कोणत आवडतं जास्त
मला तर सर्व पिक्चर माहि आहे का साऊथचेच पिक्चर आवडतात मला आपल्या इकडडचे पिक्चर नाही आवडत.
अच्छा हा छान असत त्यांची स्टोरी साऊड पिक्चरांच्या हां
तुला कोणते आवडतात?
मला आवडतात मराठी पण आवडतात हिंदी पण आवडतात. साऊथच्या पण आवडतात त्यांची पण स्टोरी छान असते साऊथवाल्यांची हम्म साऊथ मध्ये
ह
साऊथ मध्ये असं आहेत पण त्याची मला नाव नाही माहिती. आणि असं हिंदीमध्ये हिंदीमध्ये बोलात तर श्रद्धा कपूर आणि मधुरी दीक्षित आवडते. आणि मराठीमध्ये मराठीमध्ये पण म्हणजे असं मराठीमध्ये हिरो लोक आवडतात. लक्ष्मीकांत बेर्डे. आणि हे अशोक शराफ हा त्यांचे पिक्चर जास्त आवडतात.
अच्छा!
म्हणजे त्यांच्याविषी कॉमेडी वगैरे असते ना मग त्यांचं बघायला छान वाटतं.
हम् हम्! मला साउथचा ते विजय थालापती आवडतो.
अच्छा!
टी आर, रवि तेजा असे भरपूर आवडतात.
हा काय!
आणि साई पल्लवी एक हिरोईन आणि
हा हा छान! त्यांचे छान अस हा छान असतात त्यांच्या पण मूवी.
म्हणजे कॉमेडी राहते छान!
हा आणि मला असं मराठीमध्ये इमोशनल सीन असणार कि ते पण आवडत. म्हणजे त्यांनी जरा असं म्हणजे रडायला पण येतं इमोशन मला हा आणि मी रडते पण.
हा हा मी पण आहे, मी लगेच रडणं चालू होऊन जाते माझं.
हा तेच मला पण लगेच रडायला येत.
ह तेच तर!
हम्म तुम्ही हिंदी नाही सहसा बघत कधी?
हिंदी बघते ना मी.
म्हणजे असं मला तर आवडतात ते मेने प्यारकिया वगैरे अ विवाह पिक्चर! अजून असं असं खूप आहे आवडतात.
बाई शक्यतो आहे आपल्या इकडचे पिक्चर आहे ना मी पाहत नाही.
हा!
बोर होते मला, मी साऊथ चे असेल तर बघते नाही तर नाही बघत शक्यतो माझे मुलंच असे कार्टून बघतात ना. करण मला टीव्ही बघायचा चान्स नाही मिळत.
नाही मी पण आता तसं बघत नाहीये पहिले जाम बघायचे लग्न आधी बघायचे. तेव्हा कसं घट घरचं काम करायचं घरात राहायच मग टाइमप काय टी व्हि च असायची, आणि आता दिवस कुठे जातोय कळत नाही कारण पोरगा आहे लग्न झालाय फॅमिली आहे. त्याच्यामुळे टाईम भेटत का मला.
हम्म!
थोडंफार भेटल की मोबाईल वर बघायचं, ते पण आता नाही जमत. आता ह ह्याच्यामुळे तर नाही जमत.
मी कस मला एक तर मला टीव्ही मध्ये जास्त काही इंटरेस्ट नाहीये.
अच्छा!
असले तर मी साऊथचे वगैरे पिक्चर जर चालू असेल तर बघते, नाही तर बघत नाही मला आवडते खतरु का खिलाडी.
हा ना मला पण आवडत मी बघायची सीझन हा मी पण ते सीझन
कोण बनेगा करोडपती!
अच्छा!
हे आवडतात मला.
नागिन नागिन अच्छा मला नागिन पण बघायला खूप खूप आवडत म्हणजे आता संपली लागलेली.
हा हा हां!
संपली आता.
हम्.
खत्रपी खिलाडी लाग आता आता नाही लागलाय ना. हा लागणार आहे.
हम्.
बघायला लागेल हम् आणि बिग बॉस पण बघ. मध्ये मध्ये आता काय माहत.
बिग बॉस ते मॉर्निंगला जेव चालू द दाखवते ना तेव्हा बघते मी रात्रीला कसं आम्हाला आम्ही लवकर झोपो. तो ना साडे नऊ ला वगैर हो नऊ साडेनऊला झपतो आम्ही
अच्छा.
त्याच्यामुळ ते रात्रीचे शो पाहत नाही.
ह. हा तसं मी असते. जागी बारा कधी साडेबारा एक पण वाजतो मला झोपायला म्हणजे झोप नाहीयेत. झोप येईल तशी
अच्छा बेबी आहे. ना.
हा तो कस रात्रीचा पण उठतो. ना मग आणि सकाळी लवकर पण जागेत. पाच वाजता येतेच पाच तीन चार त्या दरम्यान तेथेच मला जाणते. कारण आपण खूप लोळतो वगैरे आणि हम्म मग तो प्रियाला पण उठतो ना. म त्याला घ्यायला लागतं. हम्.
हम हम. मला नाही आम्ही साडेनऊ दहा म्हणजे दहा आमच्यासाठी खूप झाले.
दहा बापरे. त्याच्यासाठी काहीच ना म्हणजे दहा वाजता आम्ही जेवतो कधी कधी
नाही. आमच माझा स्वयं. आता मी झाडजुड करेन आणि पाच वाजता पाच सव्वा पाच ला मी स्वयंपाक स करते साडे सहा वाजेपर्यंत माझ पूर्ण होते काय क्रिकेटला जातो. ना तो आल्यानंतर त्याला आल्यांत जेण पाहिजे जेवण केल्याबरोबर तुलाेस ट्युशन ला जातो सात वाजता त्याच्या मला खूप लवकर लवकर कराव लागते.
अच्छा मग तुमचं जेवण किती वाजता होतं.
माझं साडेसात आठ वाजे कोणतं जेवण होऊन जाते.
अच्छा.
हम अगदा एक घंटा रेस्ट त्याच्यानंतर मग साडेनऊ दहा पर्यंत मुलं नऊ वाजताच्या घरी येतात. ट्युशन वरून
हा हा.
आणि नंतर मग मी झोपतोस थोडा अर्घ्या तास ते मुलं रिलॅक्स होतात. नाही झपून जातो. मग साडेनऊ ला आमचा तो रुटिकच आहे.
हम्म.
साडेनऊ दहा ला झोपणे सकाळी सहा ला उठणे.
हो काय ते तुम्हाला सवय असेल. पहिल्यापासून ना. हा तस माझं नाम हम्म आम्ही लेट आमचं सगळं लेटच आहे.
काय की मग कस मुलं दिवसभर शाळा याच्यात त्याच्यात राहतात. ना मग त्यांची पण झोप होणं खूप महत्वाचं आहे. ना आठ होणं महत्त्वाचं आहे.
हो ते पण चालच. तुम्ही कधी असं मूवी बघायला असं म्हणजे अ थिएटरला गेलात हॅलो
हार प्लेसनचा येऊ ना तेच आहे. हा एक मिनिट ह हा बोल
तुम्ही मूवी् बघायला असं कधी थिएटरला नाही का जात
जाते ना नेहमी आता तो बघायला गेली होती मी पिक्चर एक छावा बघितला.
अच्छा हा छावा तो पिक्चर आलाय ना आता
हम् त्याच्या अगोदर आम्ही पाहिल होत. तो नाही का बाई पण ल भारी देवा
हा हा बाईक पणर हा छान आहे तो पिक्चर हा
हम्
छान आहे तुम्ही मराठी पिक्चर हम्म
हम्म ते दोन पिक्चर बघायला गेले होते मी आता शिवाजी बघायला जायचो होत पण मी बाहेर गेली होती आणि मग याच्या आ पिक्चरॉक्य संपले होते त्याच्यामुळे रहालं तू पाहालं पाहाचा
हा
शिवाजी
आमच्या इकडे पण आहे पण एकदा पण नाही इकडे गेले एकदा गेलेली मुंबई साईड ला गेलेली म्हणजे तो खूप सोना पिक्चर आहे अ असा हवावाय पिक्चर म्हणजे लहान मुलांचा हा लहान मुलांचा होता पण छान होता प तरर बघायला खूप आवडेल
हो का
हम्म
नाही इकडे इकडे गेले का दोन तीनदा
अच्छा
माझा मु मुलांना घेऊन जाते मी पिक्चर बघायला आम्ही चौघस झाण
हा
माझा मुलगा फुलतो एन्जॉय करतो एसीची हवा म मस्त झोपून जाते तो त्याला काही एक इंटरेस्ट नाही पिक्चर पाहिण्यात आम्ही पिक्चर पाहतो त झोप काढते त्याला झोपायला खूप आवडतं ह त्याला आवडत नाही प विचार वगैरे पण त्याला जबरदस्ती नाहीेत असते मी चल
हा चांगलं आहे ना झोपतंय तेवढं चांगलं आत्ताच त्याला भेटतं झोपायला नंतर कुठे भेटणार आहे वेगळं
त्याला झोपायलाच नाही मिळत सकाळी सहा वाजता उठतो सव्वा आठ ला स्कूल ला जातो दोघही ना त्याच्यानंतर चार वाजता तू क्रिकेटला जाते सात वाजता ट्युशन ला जातो नऊ वाजता घरी येतो नऊ वाजता तो फ्री होते
अच्छा
ह जस रुटीन चालू होऊन जाते
हा
आमच्याकडे ते पूर्ण शेड्यूल असा बनवून आहे
हा काय
कोणी मग मदत आलं पाहणेपरी तर मग तो स शेड्यूल चेंज होऊन जात म्हणज नाही तर तो शेड्यल पूर्ण बनला आहे किती मस्त न आपल्याला ह टास् नुसार म्हणजे आपल्याला फोन फ्रेंड नुसार आपल्याला बोलायला भेटतय ना
हा तेच ना म्हणजे नवीन नवीन व्यक्तीशी ओळख होते
हं मी तर खरंच ना मी इतके आभारी आहे ना ह्या ऍप्स सोबत कि मला सगळ्यांसोड बोलायला तरी भेटत आहे.
हा तेच ना.
ह ना खूप काही नस नवीन नवीन गोष्टी माहिती पडता. छान वाटतय ना थोडा त काहीतरी वेगळं चेंज म्हणून
हा ना तेचर छान वात आयतयला
हम्म चला ठीक आहे मग
हा ओके ओके.
हां ठीक आहे चर बाय.